हा बोला का आणता.
काय करतात आहात.
आता इकड आल हो द्वारकेच्या इकडे.
भती कतीकला आण गी
थोडं काम होते नाही.
ह हा,
हा राहिलं होतं ए मर्दा एक प्रश्न विचारयला होता.
काय म्हणत.
हा म्हटलं का काचीवर आपला तो हे येतं बा पाऊस झाला बा वापी ''--''
''हां'' हां''
हा मग त्याच्यासाठी काय कराव लागत.
त्याच्यासाठी ना अ एसी नाही तर हिटर चालू करून द्या.
कैस नाही तर.
हीटर हीटर.
हा चालू गेल झाली कारणते आलो ना. आताथ थांग
हा हा, गाडीतलं एसी किंवा हिटर चालू केलं ना तर दोन्. मिनटात चालू होतंय हाताने पुसू नका ते.
बाहेरून पोचला चालल ना?
अ बाहेरून वायफरनी पुसलेलं चालेल पण मग हातानी
बाहेरून मी फडक्यानी पुसल होत.
ओके तुम्ही गाडीत बसलेले आहे का आता‌? अ मग गाडीच्या काचन ते लावून घ्या ना?
हा.
हा लावला बघा.
ओके आणि अ ह बाकी
हां बोला!
पाईप अ व हात. न लावायच काचेला आणि मधून आहे ना आपलं अ हातमधून पण नाही पुसायचं आणि लईच लईच जर येत असेल एसी लावून पण जात नसेल तर एक कागद घ्यायचा आणि कागदाने काच पुसायचे न्यूजपेपरने किंवा कागद असंपणध असेल त्याने. आणि फडक किंवा हात मारला तर त्याच्यावरची जी धूळ वगैरे असते ना. तर त्या धुळेने काच अजून खराब होती, मग आपण जेव्हा ड्रायवि्हंगला बसतो. तर समोरच्या गाडीची लाईट जेव्हा येते तर ते आपल्याला रिफ्लेक्शनमुळे काही दिसत नाही समोर.
ण ते वायपर चालू केलं वायपर निय झाले.
अ बाहेरच्या साईडने असल तर काच कागदानी वगैरे पुसून घ्या. फडक्याने नखा पुसू.
हा.
आणि आतून असेल तर रेसे लावून द्या फक्त.
गाडी चालू केल्यावर ए सी लावांव लागल.
हो.
नाही का?
हा हा ते उद्या तुम्ही येणार आहेत का?
हो चालू केला का?
ओक हॅलो!
अल देवा हां बोल.
ते उद्या येणार रे का तुम्ही?
कुठ?
अ गोलूनून तुम्हाला सांगितलेलं असेल ना रामशेष किल्ल्यावरती गेलो असतो. तो ट्रेकिंग साठी सकाळी पाच वाजता गेला असतो म्हणजे कसं, धुकं वगैरे असताना वर खूपच गलं असतात.
तर उभय त नाही.
ठीच ठीच ना!
का बरं नाही.
ते उद्याच परि आल्यावर बघावं लागतं.
घरी आल्यावर.
होल का मंग
म सकाळी-सकाळी जाऊन यायचंय ना नऊ दहा वाजेपर्यंत रिटर्न येऊन जाते.
हो का ब.
हा.
ह फक्त जाऊन लागेल वरती जाऊन लगेच रिटर्न निघून
हम्म, दादा बाद हवं ना कुट तरी जायचं म्हणून
त्याच्या अजून ते सु नाही, त्याचे अजून मित्र होते.
हा-हा.
होण होत जा
म-ब-म हा-हा.
तुमचं, तुम्ही एकटेच काढवलं.
आता ते गोलू मी आणि आणि तू आपण तिकच जायचं म्हणल असं चाललं होतं, कारण की रास्त काही येणार नाही.
हा-हा
राजला अ राज ला विचार मग. फायदाया नाही. आपल्याला माहिती आहे का राज येणारच नाही. हा येऊ पण शकतो.
चहा प्यायला आलात तुम्ही, कुठे नाही येणार.
अ द दादाला विचारून बघून तसं आपण, दादा कुठं जायचं? इगतपुरीकडे जायचं प्लॅन म्हणत असलं.
दादा सकाळीच म्हणत होता.
युगतपुरील जायचं म्हणत असल तो.
नाही रे.. !
म.
इकडंच ट्रॅकिंगच.
मग दादाला मी ब्रह्मगिरी बोललो तर दादा नाही म्हणतो, आता इकडं बरं रेडी झाला.
इ कुठे म्हणत काय माहिती जरी म्हटलं?
हो का.
हा. ह.
नाही ते ट्रान्स्क्रिप्शनचे टस्क आले का तुम्हाला.
नाही ना.
काय नाही बघतो मी सारांची, बोलून बघ तुम्ही सऱ्यांशी येऊन घेतो.
हा ना बोलून बघा तेवढं, येतच नाही-नाही का?
नाही आज आपल्याला ते कम्प्लिट करायचं आहे बर का? काय झालं तरी.
मला आलेच नाही.
हो ट्रान्स्क्रिप्शनचे येतील तुम्हाला आणि ते आज आपण कम्प्लिट करूनच घेऊ.
जास्तही रिप्रेश करून बघितल पण आलेच नाहीत.
हो का.
हम्म.
नाही येतील येती
तरी
मग येतील येत टेन्शन नका घेऊ तुम्ही मग
हा आले तर बर आहे.
तुम्हाला यायला किती वेळ आहे आजुन?
आता काय आता झालंय वाटत तर निघावं लागल..
आजींचा नंबर लागला का?
आजींन
हो. दादाला घेऊ दिलेला आहे.
हा.
ओके म्हणजे आपलं इथे शिंदे डॉक्टरच्या तिथे आलेले आहे तुम्ही.
नाही नाही.
बर.
द्वारकेचे बटाल रोड. फॅमिली डॉक्टर आहे ना तो.
काय झालं काय होतं दादाला?
ला ताप तापून घसा बसलेला होता.
ओके हां हां. आणि आपल्या शिंदे डॉक्टरकडे कोण जातं मग?.
शिंदे डॉक्टरकड कधी गरज पडल्यावर गेलं तर जातो नाही.
नाहीतर असं जात नाही का तुम्ही?
नाही. साऱ्या आणि इकडेच येते जास्त कर.
ओके ओके.
कारण की कस इकडच्यांचे लगेच गुण पडतो. नाही का?
हो असं हा ते.
ते करु.
ते कस असतं ते डॉक्टरांनी आपल्याला लहानपणापासून बघितले असत ना मग त्यांना माहिती असत आपला काय प्रॉब्लेम आहे काय नाही. त्याच्यामुळे मग फॅमिली डॉक्टरकड फार
इकड नाही तिथून राहत नाही तिकडे राहायचो तेव्हा
हा हा हा.
पहिले जो होत ना ते.
हो.
हं ब .
हा तस तो फरकच पडतो.
तेच मग इकड हे तर काय आपल्या तिकडच. ते बरं तिकड तर तो आम्ही याच्याकडे येईलो ड्याकडे नाही.
हा ह नाही तो थोडा तो नाही एवढा इफेक्टिव अ तेे दुसरे जे आहे ना ते भारी आहे आपने.
ते हा ते.
हो.
ते चांगलं हो ना.
मी जसं म्हणजे, अ इकड राहायला आलेलं, तसं त्या आपल्या शिंदे डॉक्टरांकडे जात ना तर मग त्यांना पण माझे सगळे प्रॉब्लेम माहिती होऊन गेलेले आहेत. काही प्रॉब्लेम आहे काय नाही? हो म्हणजे त्याला, आता कधी गेलं तरी तो ओळखून घेेतो. त मग त्याला माहिती आलं होतं की काय प्रॉब्लेम होतोय, काय न होत हो
तेस्त
आणि का एक दिवस त्याच्या गोळ्यात दिल्याच्या, लगेच बरं वाटून जातो त्याच्याकडे
कितीथ
एक द तीन दिवसाच्या गोळ्या देऊन टाकतं पण मग लगेच बरं वाटून जातं त्याच्यात
ते ब माझ पण मागे एकदा घेतलंच आहे सगळ ब
अ तीन दिवसाच्याच घ्यायच्या, ना पाच दिवसाच्या घ्यायच्या सर ते
सहा दिवसाचे, भेट हा तीन दिवसाचे रेटहा तीन दिवस ते
तीन दिवसाचे घेऊन, टाकायच्या बरं वाटेल ना आता
एकदा दोनदा गेल तो मी पण मला फरक नव्हता, पटला नाही का म्हणजे मागे, आहे ना आता लावून द म्हटलं एवढं लाहून, जायचं मी एककल पण होतो.
हा हा
मच
ओके काहीच परत
तिकड तिकडे गेल तो म्हणजे, गोवा गेतला त वाटलं म्हणजे एवढं नव्हलं पटलं एवढा पटला म म नाही म्हटलं मग तकडे जाऊ ना इकडे आलतो, नाही मग-मग इकडे लगेच फरक पडूनगला
चांगलं आहे ना मग म्हणजे, बर मग तिकडच द जायचं
जास्त करून इकडच येत नाही का
हा तर तुम्ही छोी गाडी, घऊन गेली मोठी
नाही नोटी गाडी आणल नाही
वहिणींनी सांगितलं अस छोटी गाडीत, जाऊ न आ मोठ्याच गाडीत जाात जा ह्
नाही ते म्हणे आता मोठ्या, गाडीतच जाऊ ते म्हणे म्हणे मग मोठे पिवाडे आणले नाही का
आणि गाडी कोण चालवत आहे.
गाडी मीचल ते
ओके मला वाटलं, दादा झालं ते
भाऊ आले आता
हम् हम्म विचारा आजाला तेवढं की उद्याचं काय काय नाही
हम सांगावं लागेल नाही का काय काही नाही सांगतो, बोलता काथ रा द्या घरी आलं
हॅलो.
काय हां बोला
मी अजून एक कॉल करतो, दादाशीच बोलत बसतो
दादाचं कसं बीपी
दादा कॉल वरती बिझी आहे का?
हा हां भाऊ विचारून बघतो हा सांगतो.
चालेल ना चालेल हो चालेल चालेल ठेऊ का?
हा. अ